म्हटलं काय म्हणताय मग कसं चाललंय. तुमचे तुमच्या मैतिणच कस आहे आता तब्येत वगैरे.
आमच्या मैत्रीणीची चांगली आहे तब्येत.
ओके मी ऐकलं काय. ह तेच तिला काय बरं नव्हतं मध्ये ट्रीटमेंट चाललेली मी ऐक
हो बरं नव्हतं. मग ॲडमिट होती हॉस्पिटलला.
अच्छा
हो आता आली दोन तीन दिवस झाले घरी हो.
अच्छा तेच तेच आता म्हटलं विचारू आम चाललंय ठीकठाक बाकीे ते काय पडले गाडीवरून स्लीप होऊन म्हणून म्हटलं विचारू कसं आहे.
हो हो हो गाडीवरून पडली.
हा तर थोडी काळजी घ्यायला पाहिजे आता कारण की रोड बरोबर नाही आहेत आणि आपण गाड्या फास्ट चालवतो त्यामध्ये पाऊसय.
त्याच्यामध्ये पाऊस
हा आणि ते हेल्मेट घालत नाही आपण. हेल्मेटने कसं सगळेजण प्रोटेक्शन लागतं जास्त लागत नाही आ तर नेमकं त्यांच्या डोक्याला लागता लागता वाचल पायाला लागलंय. तुम्ही बोलत होते मग आधी.
हो
म्हणून हेल्मेट घालायला पाहिजे त्या त्यासाठी सरकार एवढं सगळं ऍड करते सांग
सांगते सरकार मग आणि चार पण घेता म्हणून चुकी झाली आपली की
वरून त्यांना चार्ज द्यायचा त्यापेक्षा आपण हेल्मेट घालायचं ना.
हा आपण आपलं अर हे करायचं.
हा आपण सेफ राहिल की मी पण फॅमिली
हा तेच ना पण काय लोक नाही ऐकता.
हो
हो
लोक ऐकत नाही अन् त्यात मग फाईन भरायला लागतो आपल्याला तीन तीन हजार फाईन देतो आपण.
हो ना तीन तीन हजार रुपये फाईन लागतात. त्याच्यापेक्षा ऐकून ऐकलेलं बर नाही का.
हो हो तेच. आणि यांनी आता ते भरपूरसे असे स्कीम पण काही ठिकाणी मी बघितले ऑक्सिडेंट समजा फाईन मारतात काही जण तर ते फाईन त देतातच वरून हेल्मेट पण देतात आपल्याला असं पण एका जागी बघितलं.
हो काय
हम्म फाईन घेतात तीन हजार आणि हेल्मेट पण देतात त्याच्यारोबर कि बाबा तू हेल्मेट नाय घातलेला असल फाईन भरली हेल्मेट घे. ते घाल असं बघ बघितलं मी यांचे फोटो पण काढतात.
अरे बापरे असेल अस
हम्म, चांगलंय
हो, बाकी काय म्हताय पाऊस
बस चाललय पाऊस आहे आमच्याइकडे पण
हो आमच्याकडे पण पाऊस दोन दिवस झाले खूप येतोय पाऊस.
होव, पाऊस भरपूरय
हो आमच्याकडे तर पाऊस आला की साप पण निघता.
हा, साप आमच्या इथे पण होता भरपूर साप आहेत. ते चे एक त्याच्यात आमच्या इथे ऍक्टिवा मध्ये साप होता.
हो ना ते काय कुठे जाऊन बसतात ना
हम्म, त्याला माहित नाही त्यानी गाडी चालू केली तो अर्ध्या
हो.
म्हणजे याच्या बाहेर गेला कंपाऊंडच्या तेवढं ते व्हायब्रेट झाली गाडीचा आवाज म्हणून तो बाहेर निघाला.
बापरे.
हम्म. ते हे रिस्की आहे सगळं.
हो खूप रिस्की आहे.
त्याच ना काय तर बाकी काय कसं चालू आहे.
बाकी व्यवस्थित चाललंय. तब्येती वगैरे कशा आहेत?
तब्येती चांगल्या आहे ना चांगले आहे तब्येत हो काय तुमची मुलगी काय म्हणते कितवीलाय आता.
आ, आमची मुलगी आता दहावीला आहे अभ्यास चालू आहे.
म
हम्, मला एक सांगा तुम्ही तो याचा करत होते एलआयसी सीचा बिजनेस तो कसा चालू आहे आम्हाला जर करायचं झालं तर काय करायला लागेल?
एल आय सीचा चांगला चालू आहे आमचा आता बिझनेस.
अच्छा! त्यासाठी ट्रेनिंग वगैरे असते की कसं क्लास असतो कि सेमिनार असतो. तो काय असतं.
नाही ट्रेनिंग असत ते कुठे घ्यायचं बाहेर घ्यायचं ते ट्रेनि
अच्छा! मी ऐकलेला एक जण म्हणत होता की बाबा ते अ कुठे अ मुंबईला कुठेतरी जाऊन ट्रेनिंग घ्यायला लागतं सेशन असतात त्यांचे.
हो, हो, हो, मुंबईला आहे ना हो त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं.
तेच म्हटलं ट्रेनिंग जरा थोडफार कसं साइड बिजनेस चालू करतो.
हा साईड बिझनेस पाहिजे की नाय काहीतरी. हम्म, आमचा पण सा, पापड बीपड चालू आहे घरातले पापड करायचे आ आता पावसाळा य सध्या बंद आहे. हो-
हो मग तुम्ही ते याची पण ऑर्डर घेत असाल वडा बटाटे वडे वगैरे ते पुरणपोळी ह हा बरं, पण आता पावसाळ्यात पापड तर नाही पण बटाट्या एवढ्याची ऑर्डरच ना. तुम्हाला भरपूर सीजन आहे, बर, बरं मग कस ते कसे बनवता बटाटे वाडे तुम्ही?
आम्ही काय ते बटाटे शिजून घेतो. आणि कांदे त्यात कमी वापरतो. कांदे, हिरवी मिरची, लसूण, अदरक
ओके आणि आणि समजा तुम्हाला शंभर लोकांना ऑर्डर असेल मग. कसं काय अंदाज लावतात किती बटाटे लावायचे किती घ्यायचे
बटाटे हा. आम्ही काय करतो एक किलो मध्ये पंचवीस बटाटे होता. बटाटे वडे हो पंचवीस बटाटे वडे होता एक किलो मध्ये
हा म्हणजे त्या हिशोबानी
त्या हिशोबाने मोठे मोठे असत ना मग त्या हिशोबाने आमही तसे बटाटे लावतो.
हम्म.
चांगले होत आमचे पण तेच ते खूप
रेसिपी काय असते तुमची?
ते हिरवी मिरची कांदा लसून सगळं फ्राय करायचं. ते फ्राय झालं की मग नंतर फोनिकला घालायचं. अ उरधाची डाळ मोरी लिंग परत कडीपत्ता का यात फोडणी घालायची आणि मग त्याच्यावर बटाटे उकडून घेतले. कि त्याच्यावरती टाकायचं. बटाटे उकडून घेतले की आणि मग त्याचे गोडे करायचे आणि पीठ आधीच भिजून ठेवायचं चण्याच आणि मग ते तळायचे त्याच्या आत ग गोल गोल गोडे करून भाजीचे असं करायचं हो छान होत आमच्या
सां आणि तेल कस म्हणजे कढतच घेता का?
हो हो काढायचा हा कढईतच. कढईतच तळतो आता आणि आता आमच्या वीस रुपयाला एक असा बटाटा वडा जातो आमचा
ओके चांगलंय चांगलाय धंदात.
त्यात ना मग काय तर काहीतरी पाहिजे आहे घरात बसून.
हो करायला पाहिजेच.
करायलाच पाहिजे ना काहीतरी मुस्त बसून कसं होणार.
पण मग याच्यामध्ये होत बरोबर पावाची लादीी पण आणायला लागते.
हा थोडस हा थोडस होत अजून सुरुवात आहे. होतं थोडंसं हो. सुरुवात आहे ना अजून मग बघू नंतर चांगलं चालायला लागलं तर मग थोड. स वाढ हम् एकदमच आता वाढवलं. कोणी घेणार नाही आपल्याकडून
नाही.
हा.
चांगला दम बसलाय मग
हो चांगला आहे तुम्ही काय करता साईड बिजनेस
आमचं काय चालू असत आमचं. प्लंबिंग वगैरेच येतो डिझायनिंगच घेतो.
असं काही नाही मग चांगलं आहे.
अ डिझायनिंग मध्येच आहे मग जे येईल ते काम करायचं पहिले.
हा चांगलं आहे म
डिझायनिंग च आलं तर डिझायनिंग बनवतो कोणाला? टॅम्पलेट पाहिजे बनून प्र्रोशर पाहिजे कंपनीची ऍड आहे. दुकानाच बॅनर आहे.
चांगलंय बघ.
अशी डिझाईन बनवतो. तसेच डिझाईन तसेच चार्जेस
हा जशी त जाईन तशी चार्जेस बरोबर आहे हो. काच ना.
आजकाल तो एआय आले. त्याच्यामुळे तर काय डिझाईनिंग सगळं फटाफट बनवून टाकतात लोक आता.
हो हो हो कमी झाले हो
हम्म
काय तर
असा फरक पडला आता
सगळं सास काल ब नाही आता
हा एआय मुळे तसं इझी पण होत आपल्याला डिझाईन पटापट एआय शोधून देतो. टाकलं की एआया याला सांगायचं शिक कमांड द्यायची की ह्या ह्या टाईपच डिझाईन पाहिजे याचा फॉंट असा पाहिजे.
हा
त्याच्यामध्ये इमेजेस पाहिजे
हा
हायर रिझोल्युशन पाहिजे तो सगळं टाकून देतो आपल्याला
बरं बरं आहे बरं बरं
काय डिझाईन भेटलं का टेन्शन नाही.
हो हो चालतंय
हम्म चालेल मग
हो हो हो हो हो चालेल हो हो चालेल.